हा बोला की, कसा हाईसा?
हाय बघा बर. तुम्ही हाइसा?
हाय हाय.
हम् हम. मग काय चालू हाय?
पावसाच कसं तुमच्याकडं वातावरण तेन?
आमच्या इकडं वातावरण जरा जरा पाऊस पडतोय. हा येतोय आता. मघाशी येत नव्हता. आता येतोय. चा आता दोन तीन दिवस झाला आहे. तुमच्या इकडं हाय?
आमच्याकडं पण हाय. आता दोन दिवस नक्षत्र बदलल्यापासून सोमवारपासन काल थोडा लागला. आज काय नाही एवढा.
हा हा हम्म हम् ह मं. तुमच्या इकड अशा गण गणपतीच्या परंपरा कशा आहेत? त्याओ.
अ गौरी गणपतीच काय
हम्म त्याबद्दल म सांग बोला की एक दहा मिनिट
हा हा बोरबी ऐके अ आमच्याकड चाली रूढी पहिल्यातच आहे बघा म्हणजे गाव छोट असल्यामुळे स म्हणजे एक सगळ्यांनी मिळून करतच गणपती येत्या त्या दिवशी सगळ्यांच्याच घरात मोदक आणि खीर एकदमच कराय याची आसत्या निवदासाठी आमच्याड गणपती बा् पण आलेत की आल्यावर त्यांना पाण्याचा तांब्या ठेवाय लागतोय पाहुणे पाहुणेच एक प्रकारचे ते म्हटल्या
हा हा होय
तांब्या ठेवलं की एक दहा मिनटांनें चहाचा कप ठेवायला लागतोय त्यांच्या समोर
हा हा
ले सगळं घेत तर नंतर आपणच घ्यायचा पण त्यांना आधी ठेवायचा
हा
नंतर मग अ प काय ते मोदक आणि खीर त्या दिवशी आलेल्या दिवशी कराय लागत नंतर मग आपण काय दुसऱ्या दिवशी काय असेल ते म के तर पण आल्या दिवशी पहिल्या दिवशी मोदक खीरच कराय लागत त्याच्यानंतर गौरी गणपच्या त्या गौरी बसत त्या दिवशी भाजी भाकरी कराय लागते आणि चार घरातली जा्याय लागत कारीच्याच्या दोरे ह आणि ज्या पण आपण ले की म्हणजे माघार त्या मुलीणात किती पण व म्ह म्हणजे वयस्क वृद्ध झा पण इथल्या मुली हाईत म्हणून कनी त्यांना शिदोरी द्यायला लागत अ म्हणजे शिदोरीमध्ये जे खाज ज्या म्हणा केळे म्हणा नतर अ पोळी म्हणा असं वेगवेगळं काही पण आपल्या म्हणायच आणि त्याच्यासोबत साडी नाही तरर कोण काय नेसत असेल त्याच्यानुसार घेऊन द्यायचा ड्रेस वगैरे काय असेल ते आणि मग आमच्याकड चार बायका जिन खाऊ संध्याकाळी दोरोज घ् मनात अ कबडी वैरे काय काय खेळ खेळतात
हा
नंतर सगळे जायच्या टायमाला गणपती घरात जाऊनचल त्या दिव सगळी एकत्र सगळ्यांनी ऊन गणप बा्च्या आरती करून विसर्जन करून दही भात वगैरे असे नेलेला आपण त्या थोड दाखवायचं असते आणि थोडं तथं खाऊन यायचं असते सगळ्यांसम हा हा म्हणजे खर अ ज कुठल्या सणात मजा नाहीच प त्या सणात तेवढी घ्याय
हा हा हा
म्हणजे आनंद असते जास्त
हा होय होय ते आहेच तरम् गणपती अस ना म्हणजे एक आपल्या घरात असणार्या सण सगळ्या सणां कधी वेगळा सण वाटत काय वेगळ असं नाही आणि त्याला पद्धती माणूस क एकत्र येऊनणसाला रोडा मि वेळ घालवायला मिळतय
हम्
हम् नाहीतर काय मग मला सप आपल्या कामात असतच की
असतय हो
हम्म.
म्हणजे आपल्या बहिणीचा रक्षाबंधन आहे.
हा. रक्षा बंधन एक अं हम्म.
हा. म्हणजे कस मुलींना आधी हे असते असं भाऊ काय गिफ्ट देत. तर बाबा भाऊ आज आपल्याकडे येणार आहे किंवा आपण भावाकडे जाणार आहे. ओढ असतेस की भावाकडे आह.
हा.
भाऊबीज पण
भाऊबीज पण आणि आमच्या इकडे गणपती ला. त्यांनी म्हणजे मंडळात असत. ते सोडा मंडळात मोठी मोठी गणपती असत परत प्रसाद वरे असत आणि म्हणजे अस बघाय बघाय. डेकोरेशन केलं जातंय कुठं कुठं ते आता नवीन पद्धती निघल्यात. डेकोरेशन करत बघा ते होतंय नाहीतर नाटक ह काही ठिकाणी नाटकं केली जात अ आणि म्हणजे असं कोल्हापूर साईड ला कसे असे फिराई वगैरे असल असते सोडा. आणि अ परत घरात पहिल्या दिवशी पण आम्ही खीर आणि मोदक करतोय आणि दुसऱ्या दिवशी उंदीर पूजा केली जाते उंदरासाठी ते घोगरा घोगर्या केल्या जात. मग आपल्याही ना मग तिसऱ्या दिवशी शिरा भाजी भाकरी तिसऱ्या दिवशी काही गवर येते. तिसऱ्या चौथ्या दिवशी भाजी भाकरी मग पोळ्या मग ते गवरांंगात येते ती. अस सोडा मग आमच्या इथे पाचव्या दिवशी विसर्जन करून येते आणि आता निघलो. ते विसर्जन करायचं म्हणजे गणपती म्हणजे निसर्ग हे व्हायला नको म्हणून प्रदूषण व्हायला नको म्हणून गणपती दान केलं जातेता म्हणजे जलकुंडात एक दोन तीन वेळा नी दान केलं जात त्यामुळे कसं पाण्याच पण नुकसान होत नाही. आणि प्रदूषण पण वाढत नाही आता केमिकल कलरमध्ये वाढल्यात. जास्त प्रमाणात त्यामुळे आजार रोग राई. पसरत आली आता नदीला बघताय ना केंदा केवढा आलय.
होय होय बगतले.
सच करून नाही पिलं तर फिल्टर केलं तरच बर वाटते नाही. नाही फिल्टर केलं तर माणसाला लगेच माणस आजारी पडतात. आता येईल इचलकरंजी इचलकरंजी चे पाणीमध्ये वाईटला अस दोन हजार चौदा साली सोडलं होत. सात आली ती माणसं एक्सपायर झाली. मग प्रदूषण पण कमी होतय ना त्यामुळे आमच्या कडली निमी निमेल जास्ती माणसं दान करतात आता गणपती आणि खरं ते चार पाच दिवस गणपती घरात असलेले म्हणा एक आनंद वेगळा. सगळ्या सणांपैकी एक वेगळा सण म्हणून ओळखला जाणारा म्हणजे गणपती बाप्पा. हा करतत मोठ्या प्रमाणात आमच्याकडे पण साजरा होतोय.
हा हा.
तुमच्या भागाला पण या जुन्या पद्धती असल्यामुळे त्या मज्जा येत असेल ना. हम्म हम हो मज्जा येत असेल तुम्हाला जुन्या पद्धती तुम्हाला नवीन साड्या वगैरे भेटत असतील
होय होय आम्हाला नवीन साड्या वगैरे त्या सणाच्या निमित्तानं पण परत नऊ गणपती आहे तोपर्यंत नवीन नवीन साडी घे नेसून मिरवण्याचा पण आनंद
ह हा हा मग अशा मुली देखील घरी येत असतील कि त्या टायमाला
होय होय त्या दिवशी माहेर ज्या आपण अ शिदोरी म्हणून असतोय गणे
हा
मध्ये त्यातच त्या माहेर ला येल राहाला ज्यांना काय अडचण नाहीती तर पण च आठ जणच्या काय येऊन जातात लगेच
हा हा खर तरी का एकदा एका दिवस नाही येत यातच
येत्यात होय होय
हम्म हम् आणि गणपतीचा एक आशीर्वाद पण असतोय सडा सगळ्यांवर आहेच खरं हम्म हम् हम् तसच
अ कने तोप संभपूर म्हणून गाव आहे ते तर मोठा अस गणपत आहे बघा
हा हा हा
तिथं पण गणपतीच हे
हम्म हा हा आ
हता तुरंबीचा गणपती म्हणून पण आहे आम वढ देवा म्ह त्या संकष्टला वगैे नात्या आवजच नाही का माझा अस
आता येतोय बोला
पावसामु पाऊस जरा बारीक चालाय तिन रेंज नसतल अि पण हा हा तर मंदिर राली मग गेले एवढ पण संक वगैरे झा
ह् ह् ह अ टोपसमापूरला पण काय मी ण ऐ मा गे नाही सो पण बघा भारी आहे म्हणतात तिकीट आहे म्हणतात काय तर आता पहिला साडेतीीनशे होते आता साडेसहाशे गेले
हा हा होय आता लहान मुलांची ट्रिप वगैरे तिथे घेत होती त्याच्यामुळं
हम्म हम्म म हम् हम् हम
आणि काय मग आता पावसा काही नाहीवनत
आता पावसाचं काय नाही कामं आहेत शेतातली कामं चालू झाली आता पावसाची तर मेन आणि आता इथून पुढं चालूच की एक एक एक काम
चालू होय
हम्म पावसाला आता खत वगैरे टाकायचे होय केल्शि ते सुद्धा आहेसो ना ह् हम् आणि कसं भात म्हणा नाचणं म्हणा हे आता या टायमातच होते ना असते
हा होय त्यांचा शिजण जो हा
सिझनच यो पावसाचा. हम्म हम्म हम्म. अ म तुम्हाला आवडतोय पावसा
आवाज येतो माझा सरळ.
येतोय.
हा ते पाऊस जोरात झाल्या म पत्र्यावरचा आवाज येतोय ना! हो त्याच्यामुळ.
नाही नाही, मला तुमचा आवाज येतोय माझा येतोय नहवं तुम्हाला.
हा हा या लागलाय या लागलाय हा!
हा हा अह! एक मिनटा,
हा हा!